हो येतोय.
हा, मग मी काय बोलत होती कि मी लग्नाच्या आधी जॉब करत होते. पण लग्न झा मग लग्न झाल्यावर काय झालं, माझं लग्न झालं त्याच्या चार दिवसांनी डायरेक्ट लॉकडाऊन लागलं.
अरे बापरे.
हा मग त्याच्यामुळं काय मग सगळंच बंद, मग कुठे जॉब करता येतय.
हम्म.
हा असा सीन झाला, मग त्याच्यामुळे घरीच होते. मग त्याच्यानंतर मग लॉकडाऊन खोल्यावर मग गेलीच नाही, मग नंतर कंटाळाच आला. एकदा घरी बसायची सवय लागल्यावर मग बाहेर नाही जावं वाटत.
हा तेच ना रुटीन चालू असेल तर तेव्हा होतं नंतर नी मग नाही होत शक्य.
हो लॉकडाऊन नसता लागला तर मग गेले वगैरे असते, आता कसं कंटिन्यू असतं तर काय नाही वाटत. मध्ये असा गॅप बीप पडला की मग करू वाटत नाही काय. हा ना तेच ना. मग तेच त्याच्यामुळे मग नाही केला, मग आता हे कार्याचं माहित झालं, मग ते करते, मग त्याच्याने तरी जरा वेळ जातो, जरा बरं वाटतं.
हो नवीन नवीन मैत्रिणी भेटतात ना बोलायला.
हो नवीन नवीन मैत्रिणींशी बोलाय भेटतं. ते ट्रान्सलेशनचं पण काम छान आहे, ते पण करायला छान वाटतं.
हो.
हम्म, वेळ पण जातो, छान पैसा पण भेटतो.
हम्म.
कधीपासनं करताय तुम्ही किती दिवस झाले?
मी आता हे जून महिन्यापासून स्टार्ट केलंय. मागच्या वर्षी ते कार्याच केलं होतं ते मग च्या वर्षी होतं बघा काहीतरी एक महिन्याच होतं, त्याच्यामध्ये केलं होतं ते, मला त्यात दोन हजार भेटलेले त्याच्यानंतर मग बरेच दिवस काहीच नव्हतं, मग आता जून मध्ये स्टार्ट झालं परत. हम्म, तुम्ही कधीपासून करताय?
मी याच वर्षी आत्ता जूनमध्येच मी पण स्टार्ट केलंय.
हा ओके मध्ये आधी काहीच नव्हतं ते येत जातं येतं जातं जसं काम येईल तसं असतं ते असं कंटिन्यू नाहीय. हा नाही आता आता हे दोन तीन महिने असणार हे मला काम फोन अ फ्रेंड, ट्रान्स क्रिप्शनच त्याच्यानंतर मग परत बंद होणार मग त्यांच्यानंतर परत अजून दुसरं काहीतरी देतील नाही तर हेच देतील परत. अस गॅप गॅप करून देतात अस कंटिन्यू नाहीये. हा असय
हम्म हम्म मग तु मुल वगैरे तुम्हाला?
नाही नाही अजून सध्या तर नाहीये थोडा हेल्थ इश्यू मुळे नाहीये. तर ट्रीटमेंट वगैरे चालू आहे.
हम्म हम्म हं
हम्म
कुठले क्लासेस वगैरे केले का मग तुम्ही?
क्लासेस वगैरे म्हणजे नाही कळल?
हॉबी क्लास वगैरे अस घरीच मग नवीन काय शिकण्याची इच्छा अस.
नाही नाही नाही ते काही नाही केल अजून.
काय काही जण करतात ना बरेच सध्या आता कस लेडीज वेगवेगळे क्लासेस लावतात. वेगवेगळे शिकतात म्हणून म्हंटल.
नाही नाही अजून तर काय नाही, सध्या हेच करते. कार्याच बाकी दुसर अजून कुठल काही नाही केल चालू.
हम्म हम्म
हम्म माझे मिस्टर बोलतात जा तुला काय करायच असल. तुझी हॉबी बिबी कुठली असेल जा वगैरे. पण नंतर कंटाळा येतो मला कधी कधी.
हम्म
म्हंटल नंतर जरा प्रॉपर ठीक झाली तब्येत पण थोडी खराब असते. प्रॉपर ठीक झाले की जाईल म्हटल.
हा आणि जॉब जॉब वगैरे केला, हा दुर्लक्षच होत. तेच ना
हम्म त्याच्यामुळे म्हटल पहिल्या प्रॉपर तब्येत ठीक होऊ दे मग नंतर बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देता येईल.
हो
हम्म असय.
आता मध्ये पाऊस पडला होता. तुमच्या इथ पण भरपूर झाला असेल ना?
हो आमच्याकडे झाला, भरपूर झाला दोन तीन दिवस होता मध्ये. आता परत चार पाच दिवस झालेय बंद झालाय.
हो जुलै महिना स्टार्ट झाला त्यावेेळेस एक तारखेपासूनच दोन ते तीन, तीन ते चार दिवस लगादार पाऊस होता भरपूर. आता इथ, पण ऊन पडलय कडक पाच सहा दिवस झाले. हां पण ह्यावर्षी भरपूरच पाऊस झाला ना.
आमच्याकडे एवढा जास्त नाही झालेला. म्हणजे विहिरी ना वगैरे पाणी नाय आलय अजून.
नाही. इकड म्हणजे नदी वगैरे भरेल एवढा नाही झाला पण इकड भरपूर असा झाला की इतक्या वर्षामध्ये एवढा नव्हता झाला. तीन चार दिवसात इतका पडला की तीन चार दिवस लाईट नव्हती आमच्याकडे पाणी नव्हत प्यायच हो.
आमच्याकडे इतका नाही झालेला. म्हणजे झालं दरवर्षीच होत. तर पण मग अजून पाहिजे कधी येईल माहित नाही. आता
नाही आता येईलच, काही दिवसांनी पाऊस पण इतक्या सव विस जुलैला जे पडला होत. दोन हजार पाच मध्ये तर तो तो खूप डेंजर होता. त्याच्यानंतर मग नॉर्मलच पाऊस होता. त्याच्यानंतर काय एवढा प्रॉब्लेम नव्हता झाला त्याच्यानंतर ह्या वर्षी पडला. तीन चार दिवस लगातार त्यावेळेस आमच्या इकडच्या एरियामध्ये पाणी भरपूर साचलं होतं. चार दिवस लाईट नव्हती, चार दिवस प्यायचं पाणी नव्हतं.
बापरे!
हा जायला यायला गाड्यां, बिड्या पाण्यामध्ये डुबल्या होत्या. असं झालंत. पुर कंडिशन खराब झाली होती. मग त्यावेेळेला असं वाटतं होतं. नको, नको, नको पण नंतर बंदच झाला. पण पाहिजेल. पाऊस पाण्याची तर गरज असतेच ना!
धरणं फुल भरली तर शहरांना पाणीही मिळतं. आणि
शेतकऱ्यांनी शेतात जे पेरलंय ते उगवलंय पण मग ते वाढण्यासाठी पण पाणी पाहिजेल ना?
हो
नाही तर मग सगळी महागाई वाढून जाते. 'आपल्याला ते घेणं परवडत नाही, खाणं परवडत नाही. नाही काहीच नाही.
हो ते पण आहे.
हह
आता पण पाऊस होता. जास्त तर दुकानातल्या लोकांनी सगळे सगळ्याचे रेट जास्त लावले. कुठे भेटत नाही. काय काय दुकानातच माल होता. बाकीचे माल पोहोचवत नव्हते ना. रस्ते बंद असल्यामुळे सगळ्यांनी डबल रेट लावले.
हू ते तर म्हणजे म्हणतात ना अशी परिस्थिती असेल. ना सामान्य लोकांवर आलेली की हे जे आहे.
ते मालिदा खाना खूप पटाईट असता म्हणजे आव्हाच्या, सव्वा भाव लावून आणि खाऊन घेत काय खायचे तेवढे पैसे
हम्म
समोरच्याचे विचार नाही. 'करत ना ह्याच्याकडे असेलच का ह्याच्याकडे आहे की नाही ये, काय काहीच नाही.
तेच ना
हं हं
वातावरण वातावरणामधे पण फरक होतो. कधी ऊन, कधी पाऊस त्याच्यामुळे पण आजार पण होतात.
हं
तेच ना सगळ्या व्यवस्थित गोष्टी असतील. तर मग काय एवढ प्रॉब्लेम नाही होत.
हम पुर्वीच्या काळी कस नाही ना म्हणजे पडला पण इतका जास्त नाही
हम्म
दोन दिवसच होता आमच्याकडे पुर्वीच्या काळी ऋतूमान म्हणजे सगळ व्यवस्थित चालायच हिवाळ्यामध्ये हिवाळाच होता पावसाळ्यात पावसाळाच होत आता तर तस काहीच राहिल नाहीये
हम
कोणत्याही ऋतू मधे काहीही होतय त्यामुळे माणसांचे काय म्हणतात ते आरोग्य पण बिघडतय सगळच होतय आणि हे माणसांमुळेच होतय त्यांनीच केलय सगळ निसर्गासोबत खेळतात झाड तोडतात
बरोबर अगदी बरोबर झाड वगैरे तोडतात त्याच्यामुळे वात तावरणामध्ये बदल होतो
हम्म प्रदूषण वाढलय ते सगळ त्याच्यानच सगळ बिघडलं
हो अगदी बरोबर अजुन काय बोलताय
काही नाही तुम्हाला काय आवड वगैरे
आवड वगैरे सध्या अस काही नाही
हम्म हं
हम्म तुमचा काय छंद आहे
मला हे बरंच काय काय करायला आवडत पुस्तक वाच वाचायला आवडत चित्र वगैरे काढायला आवडत म्हणजे स्केचिंग करते त्याच्यानंतर आणि ड्रेस वगैरे शिवता येतात मग स्वतःचे शिवते ब्लाऊज
अच्छा
हम्म
तुम्ही शिकलेले आहेत काय शिलाई मशीनच वगैरा
ह शिकले
हम्म्म मी नाही अजून कुठल काय शिकलेले
हम्म ते घरी रिकाम बसुन बोर होत ना मग अस काहीतरी असेल तर चालत तेवढच
हो काही ना काही करत राहिल्यावर वेळ पण जातो त्याच्यात हम्म चालते
चालेल छान वाटल तुमच्यासोबत बोलुन
त आ काय बोलताय
छान वाटल म्हटल तुमच्यासोबत बोलून
हो मला पण छान वाटल तुमच्याशी बोलुन आपण काय बोलताय?
पुन्हा करेल मी कॉल तुम्हाला उद्या परवा वगैरे.
हो हो कॉल करायच्या आधी मला मेसेज वगैरे टाका, मग मी फ्री असेल तर तुम्हाला करल
चालेल हो.
हा, थांबा हा जरा दोन मिनिटं.
हम्.
हा, मग मी फ्री असेल की तुम्हाला करेल फोन म आपण बोलूया पुन्हा.
हो, हो.
हा.
चालेल ठीक ये म ठेवते.
हो हो बाय.